हॅलो..
आवाज नाही येते का ग? आवाज नाही येत.
हा येऊ लागला येऊ लागला, येतोय येतोय. का, मी झोपत नाही तो पर्यंत हा झोपत नाही.
हो बरं आहे, किती कॉल आले परत आता, आता एक राहिला का?
हा त्याला तो मोबाईल दिला मला हा घेटला.
नाही हा लास्, लास्ट कॉल आहे का आता?
हाऊ लास्ट आहे.
म्हणजे किती एकोणतीस झाले का पूर्ण?
हा
हाऊ का? मला काय वाटलं की लास्ट ऑप्शन आता हाच होता, झाला तो.
समजेल म्हंटलं.
हम्म
काय चालू आहे आता सध्या देशात? काय चालू आहे म्हणलं देशात, महाराष्ट्रात?
चालुय आता.
गावात?
हम्म
खेडेमदी?
हम्म हम्म
क्रिकेट क्रिकेट मध्ये देशात, महाराष्ट्रात काय चालूय म्हणलं?
हम्म
काय चालु आहे, पाऊस?
अं?
अख्या महाराष्ट्रात पाऊस चालू आहे म्हटलं.
हां
ऐकु नाही
हम्म
काय आसन विषस वेगळं.
हम्म हम्म
काय ह झोप आली काय?
नाही गं बोल ना.
मी म्हणलं काय चालू आहे जगात, भारतात, महाराष्ट्रात, गावात?
काय चालणार आहे तरी, तेच फुकटच.
सायबा
हम्म
ट्रेंड काय चालू आहे? कोणता तर ट्रेंड आला आता?
ट्रेंड तसेच रिकमी.
हा. मला त्या गोष्टी नाही आवडत ट्रेंड सोडून.
दोन- चार दिवस ट्रेंड येतो, ट्रेंडच्या मागं होऊन ला के शास्त्रीय कारण येत
हम्म हम्म
असु येताना दरवेळेस
येतान. गप कुलूप लाऊन जा.
काय झालं ग?
हम् हम.
हम.
हमं.
जर फोटो ठेवून.
हो झोपली का?
हो का.
हं हं.
झोप आली का काय तुला?
चालूच आहे ना आज दिवसभर.
थकली वाटत? हो. हेला झोप हेला झोपी घालायचं. ते शंभूला.
हम्म हम्. बरं मला कॉल कर मग तू.
चाल
तिकडून एक आहे.